हॅलो.
हॅलो.
हा बोला.
कायच.
अरे आवघत चाला संंडकाची तयारी
हम्म हम.
आता काय सुरू आहे.
बाव कुठे गेल.
भाळा आहे खेळेतय बा. तुमची सुर तुमची झाली की नाही संध्याकाळची तयारी कशी?
आज संगाचर काही नाही.
हा.
एके ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता तिकडे गेलेलो. ह मिस्टरांचा उपवास असतो शनिवार असतो.
हा.
दपारी सोडलेला आहेेते त्या लग्नामध्ये ग आता खिचडी करायची थोडी संध्याकाळच्या वेळेला.
संध्याकाळी खिचडी खायची का परत
हा सबज
हम् ह
दुध दुध एक वाटीच.
फळं वगैरे खाली तरी पण चालतात ना
चालतात पण खोकला वगैरे आलाय ना सर्दी.
हा त्यामुळे प नको आता आणि थोडं हवेमध्ये थंडी पण होती मध्ये पण आता गरम सुरू हो आणखीन परत.
हम्म
तुमच्याकडे पाऊस आहे का?
आज थोडं वातावरण व्हाय लागले. हम्म दोन तीन दिवस झाला नव्हता.
हम्
आता थोडं थोडं व्हाय लागली वातावरण
हो का
हा
ता
तुम्ही काय बनवले आज
आम्ही आज गव्हाची खीर बनवलेली आहे.
हम्म
आण त मसाले भात बनवणार आहे आता.
ह आज काय विशेष
अग्चा शनिवार असतो ना आमचा शनिवारी काहीतरी वेगळा मेनू बनवतो आम्ही
हम हम
कस म्हटलं बाकीच झालेलं आहे. खीर बनवली घवा्हाची फटक नाखली भात बनवायचं राहिला आमची केली ायची.
मग साध्या भात बनव साध्या गव्हाचे बनवतय का फिर
वे खपली गहू खपली गहू नीट करू म्हणालतो.
कशी बनवताय?
गहू थोड मिक्सरला गार पाणी घालून थोडा गरम पाण्याचा हात घ्यायचा. आणि त्या गव्हाला पूर्ण असं चोळायचं.
हम्म
गार पाण्यानं थोडी थोडं नरम पाण्यानं ते मिक्सरला ओबडधोबड थोडस बारीक करून घ्यायचं. त्यानंतर परत मग गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायचं.
हम्म
आणि उकळी भरायची पाण्याला थोडं
हम्म
एका सा बाजूला ग गरम पाणी ठेवलेलं असतं ना आपण गहू गरम पाण्यात थोडा वेळ ठेवायचा आणि दुसरीकडं खिरीसाठी पाणी गरम करून ठेव गरम करायला ठेवायचं. गरम करायला ठेवल नंतर त्याच्यामध्ये ते उक उकल्यानंतर ते गरम पाण्यात घालायचं. थोडं तांदूळ टाक
मग आणि शेवटी त्यात काय घालता गुळ घालता का साखर?
गुळ घालतो आम्ही सेंद्रिय गुळ गुळ मिळतो की नाही आपल्याला बाजारात तो गुळ घालतो आम्ही
आणि दुधात शिजवता
दूध वरून घालतो तूप, दूध वरून घालतो.
हम्म
ज्यांना आवड जशी असेल तशी सगळे जण खातात असं नाही ना दूध घातलेले की मग ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आम्ही बनवतो.
मग खी फक्त खीर केली तर चालते चपाती, भाकरी वगैरे
सासरे सासऱ्याना आमच्या भाकरी लागतायेत जर करा म्हटले तर करायचं. नाहीतर मग खीर आणि मसाले भात चालत असेल तर तेवढ्यावरती चालवायचं.
हो हो.
मग ते खिरी मध्ये तांदूळ मिक्स करून ते शिजवून घेतल्यानंतर मग परत त्याच्यामध्ये इन्ग्रीडियंट घालायचे. थोडी वेलची, साखर मिक्सर ला बारीक करायची जायफळ थोडं घालायचं, सुंठ पावडर जरा घालायची त्यानंतर गुळ घालायचा. त्यानंतर थोडं पार्ले बिस्किट असतं की नाही आपलं ते पार्ले बिस्किट घालायचं. आणि ते सगळं गुळ घालून एकजीव करून घ्यायची. खिर सगळी
आणि त्यासोबत तिखट वगैरे एखादा पदार्थ
परत ते शिजवून आणखीन एकदा घ्यायचं. आणि मग ते खायला चांगली लागते खीर तिखट पदार्थ म्हणजे आम्ही आमटीच आमच्यात खातात. त्याच्याबरोबर डाळीची आमटी डाळ, टमाटा घालून केलेली
हम्म
मुगाची डाळ आणि टोमॅटो मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि टोमॅटो शिजवायच.
हम्म
आणि त्याच्यामध्ये घालायचं तेलाची तेलात जरा जिरं मोहरी हिंगपूड लसूण प घालून त्याला फोडणी तयार करून घालायचं
हम्म हम्म
तुम्ही कशा पद्धतीने बनवता
आम्ही जास्त नाही बनवत
हं
माच हम्म हच बन होतो हम्म शेवळची कधी गणपतीच्या वला प्रसादासाठी तेवढी होऊतो
घरी जास्त आवडत नाही का.
हा कोण जास्त गोड खात नाही.
हम ह. हो.
तुम्ही गणपतीच्या वेळी काय बनवता.
गणपतीचे व वेगवेगळे पदार्थ बनवतो आम्ही. मोदक बनवतो,
हा.
त्यानंतर अ रव्याच अ शिराऊ बनवतो प्रसादाला वेगवेगळे
हा.
काहीतरी काही पदार्थ बनवत राहायचे.
हा, हा. सात दिवस, सात प्रकारचा प्रसाद बनवतात.
तस काही नसत.
हा.
एखाद्या दिवशी गव्हाची खीर बनवायची, मोदक बनवायचे, एखाद्या दिवशी शेवळाची खीर बनवायची, एखाद्या दिवशी तांदळाची खीर बनवायची,
हा, हा. आणि गौरी दिवशी तिखट पदार्थ बनवता का नाही प्रसादाला? हा, हा कशाची भाजी बनवता?
शेपूची भाजी बनवतो, शेपूची समान असतो ना त्या दिवशी गौरीला.
हा हा.
तशी केलेली शेपूची भाजी त्या दिवशी बनवलेली असते ते. त्याची चवच वेगळी असते.
होय आणि वर्षातून एकदा बनवायच असते ना गौरीसाठी. त्यामुळे त्या दिवशी महत्व असतं त्याचं.
हो त्यानंतर शेपूच्या भाजीची चव बदलते ना आणि अशी नाही. त्या दिवशी जशी आपण खालेली असते तशी नसते न राहात?
हा, हा टायमिंग कडें लक्ष दे.
हो, हो आहे, ते आहे माझ. ब
आणखी कोणते, कोणते पदार्थ बनवता?
आम्ही भाकरवडी बनवतो, बुंदीचे लाडू बनवतो, रव्याचे लाडू बनवतो त्यानंतर शंकर पाळ्या, खार्या शंकर पाळ्या असता बघ गोड शंकर पाळ्या,
हां.
हा बेंदूर आला ना मग महाराष्ट्रीयन बेंदूरला आम्ही बनवतो.
कापण्या बनवत का शंकर पाळ्या बनवता?
कापण्या जास्त कोण खात नाही त्यामुळे शंकरपाळे कर तळायचे म्हंटलं तर मग करंज्या वगैरे चकली, चकली जास्त खातात ना आमच्यात त्यामुळे चकलीचच जास्त आम्ही करतो खाय
हा, हा पण शंकर पाळ पाळ्या कस खसखस वगैरे लावून बनवले असतात. त्यामुळे त्याची चव वेगळी असते. ना आणि गुळात पीठ मळलेलं असतं.
प्रत्येकाची आवड वेगवेगळी मग प्रत्येकासाठी वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात ना.
हा.
कुणाला चकली आवडते, कुणाला शंकर पाळ्या, कुणाला गोड शंकर, पाळ्या, त्याला खाऱ्या शंकर पाळ्या,
हा सण असतो बैलांचा पण माझ मणसानाच खायला लागता.
खायला लागतं हो ना माणसं डबल खातात आणखी.
हा, अ.
मग बैलांना आपण घालतो का करीच काही बघा काही सुद्धा आपण बैलांना नाही आमच्याकडे नाहीये.
हा, हा.
तुमच्याकडे आहेत का?
आमच्या इकडे पण नाही आहेत. पण थोडे, थोडे आहेत चार, पाच जोडे आहेत गावात सगळ्या मिळून.
हम् हम
ते बेंद्रा दिवशी मिरवणूक निघते त्यांची मग बैलांना सजवून
हो बैलपोळा असल त्यांचा छान केला जातो बेंगलूर
हा आदल्या दिवशी त्यांना खिचडा बनवला जातो
बायका फुगडी झिम्मा वगैरे खेळतात की नाही
ते नागण तुम्ही याच्या वेळेला खेळात ना
होका
तुम्ही कशाप्रकारे साजरा करता नागपंचमीचा सण
हा हो हो
हॅलो
हॅलो बोला होय हो येतोय आवाज येतोय बोलात नाही
हा सांगा ना तुमच्याकडे कसं करत असं सण पंचमीचा
आमच्या इकडं अं नागपंचमीच्या वेळ ना अ बायकां नटून तटून नवीन साड्या वगैरे नेसून
हा
आून येतात ना
हा हा
हम् पोळ्या बनून मेंदी वगैरे करतात ना
हा हां आणि झो का
हो झोका बांधतात ना खूप मोठा झोका असतो कॉमन मध्ये एकच झोका असतो
हा हा